आवाज येतोय? हो, का? बोला ना. चालतंय.
झालं का, जेवण गिवन?
हाव. झालं ना.
काम आवरलं का?
हा आवरंलं नं. तुमचं?
आमचं बी आवरलं.
ह का? मुलं गेले का शाळेत? हो गेले. तुमचे?
आमचे बी गेले. येतीन आता दोन वाजता.
हा, का.
सासूबाई कुठं गेली?
आहे ना. घरीचय.
आहे का?
हम्म.
हम्म.
काय चालुय कामं, हाओ पावसानं तर खूप लाऊन धरलं.
हम्म. तुमचे बालक.
आमचे मालं पण चांगले पण म आता जर असं पाऊस राईला तर म ते पिवळे पडतील ना.
हा हो का.
हम्म.
आवरलीत शेतातली कामं.
हा शेतातली काम आवरली आता काय सगळे तननाशकच मारतात फवारणी करतात.
हा गेल्यात तुमी सगळ्या. तर माझं
तुमचे झाले का हे फोन चे टास्क?
नई झाले अजून.
हा का. हा का हं हं. काय चालूय मंग.
पाऊस त काई दमच नई खाते.
नाई पाऊस त चालूचे. कालपासुन जास्तंच चालू झालं, हं.
काय चालूय मंग अजून? मला बोलायचंय.
आता सध्या आरामे. हेच कॉल घेणं चालू ये कोणाला करणं चालू ये कोणाचे घेणं चालूये. हम्म.
वेळ भेटतो का मंग.
हा मंग काय आता सध्या काई कामं नईये आणि पाऊस पण चालूये. तुमचं कसं चालूय बिझनेस? हा, तुमचा कसा चालूय बिझनेस?
चांगला चालूये, आमचा कांद्याचा बिझनेसये.
हा का, कंटिन्यू चालू असतं ते.
नाई नाई सा सात मईने. सहा सात मईने, मम्मी मामाशी बोल, घे.
पुरतं का मग तुम्हाला?
उन्हाळा अन हिवाळा, हं पुरतं ना.
हा का. हा चांगली गोष्टय समजा आपण येरी बाहेर जाणं शक्य् ते नई तर बाबा बरंय घरातल्या घरातच. घरचे पण काम होतात.
हा.
बायेरी ड्युटील जायचं म्हंटलं पो मुलांकड पण लक्ष देणं होत नई.
हम्म.
हम्म.
जवळच्या जवळ घरगुती काम ये.
हा हे कॅर ऍप च पण चांगलंय समजा आपण घरी बसून सगळं बघून आपण कार्य ऍप हँडल करू शकतो.
चांगलंय ते पण.
आलू ले लो‌.
बाकी मंग काय चालू आहे?
आ.
बाकी काय चालू आहे म्हंटल.
काहीच नाही बास. चालू आता हे कॅर ऍपच च.
हा का?
हम्म.
हम्म.
तुम्हीचे शिक्षण काय वायले?
चालेल मंग करा नंतर कॉल. हाव चालेल. ठेऊ फोन.
हाव-
सगडे येडतनीन म्हणतात काय म्हणतील?
तीन- तीन मिनटं बोललात पाच- पाच मिनटं कोण बोलणार नाही.